हा.
हा आलाय तुम्हाला.
काय आलाय की जेवला का नाही?
नाही संध्याकाळी जेवलेलो हो मग आता भुक नाही. मग आता जेवाच नाही. म्हणजे साडेपाच जरा घरी गेल तो सकाळच्या ना.
हा, हा.
आलो घरला तवा भूक लागली तवाज जेवून टाकलो
हम्म हम्.
म आता भूक नाही काय साडेपाचच्या दरम्यान जेवलोय.
हम्, हम्.
त्यामुळे मग काय भुक नाही.
हा, हा, हा.
तुम्ही जेवला?
अय जेवल पण आता फिरत, फिरत आलोय जरा चालत, चालत.
हा, हा, हा.
हम्.
काय भेटलं मांजर तिथं.
मांजर सांगितले तीन चार जणांना सांगितले आता.
हा.
बघतो म्हणाल्यात.
हम्म.
सांगतो म्हणल्या तर अजून कधी सांगतायत काय माहीत? हा, हा.
ते म्हणतेे पिल्ल झाले की देतो ते आपला लॅबला. पिल्ल झाले की देतो म्हणतो आणि पर्शन काॅट पण आहे का बघून सांगितले त्याला
हा, हा.
बघतो म्हटला दोघांकडे आहेत म्हटला मित्रांकडे त्याच्या
हम हा.
विचारून सांगतो म्हटला तुला.
हा, हा, हा.
तो पण आज सकाळीच भेटला त्याला सांगितले
हम, हम.
देतो म्हटलाय.
हा हा.
तरी पण किती पतर पाहिजे तुम्हाला?
काय म्हणजे रेट काय?
हा.
रेट असून दे काय बी काय विषय नाही का एवढं म्हणजे पिल्लं एकदम चांगलं पााहिजेलं वो नाहीतर मागच्या वेळी सारखं ते त्याला इन्फेक्शन ते न असल कणय मग ते नको वाटतय ओ.
हा हा हा हा नाही तुम्ही बोलला सोडा ते इन्फेक्शन ते न होत.
हम्म तेच झालत की म्हणून मला नको वाटा लागलेलं ओ.
हा हा हा मग आणी? बर.
हम्म कुठं बाहेर गेलता काय मग?
इथ जरा पाहुण्यांच एक लग्न होतं
हा हा.
ते जवळचच यत ना मग सकाळी तिकड सकाळच्यांन तिकडचं होतो.
हा हा.
मग जेवलेलो दीड वाजता, दीड ला जेऊन आणि तीथं धावपळीत आणि सगळं जिरलं.
हा हा.
तिथे कुठे जेवता म्हणल आणि दुसऱ्या पंगतीत बसून.
हा हा.
मग सगळं आवरालतीत पण तिथं हॉलमध्ये.
हा हा हा.
नंतर आता जा म्हणलं घरला जाऊनच जेवाय येतय म्हटलं. मग येताना जरा रस्त्यात तेन तेवढंच जरा नॉर्मली असे गार पिन पीत आलतो.
हा हा म्हणजे कोल्हापुरातच का बाहेर गेलता?
इकडं होतं भीलवडी सांगलीच्या तिकड. भिल हा अष्टासाईटला भिलवडी नाही काय?
हां हाय की हां.
तिथं.
हम हम. हम्म हम्म तेच काय नाही हाय निवांत.
मग तेच तिकडनं जरा दिदीचं गाव पण होत तिकडच जा जाऊन यायचं म्हटलेलं तिकडं
हां जे लग्न झालय त्या दिदीच का?
हा माझ्या बहिणीच.
हा तेच की.
हम्म ते ती पण आलती लग्नात चला म्हणालती घरला तिथ त्या लग्नाच्या धावपळीत कुठं वेळ झालता नको म्हणलं परत येतो म्हटलं आणि जाऊस पतर आणि आंधार ते न हुतय.
हा हा हा.
जाऊया म्हटल मग आलो.
हम्म हम्म.
मग आवरल सगळं तिथल मग सगळं आवरून मी निेघलो असेल तिथनं, एक पाच वाजलेले.
म येवडा गाणं
हम्म, म्हणजे आमची आत्ती तेन सगळीजण चालतेत ना,
हा हा,
आत्ती आत्ती चा मुलगा सगळेजण मग तिथं ते पोरं पण दमवली आत्ती पोरग्याची.
हा हा,
मी त्यांना तेन सगळं हे करू ठेवलं.
हम् हम,
नंतर मा आलो. त मग जरा फॅमिली पूर्ण सगळं बोलीत बसले, बोलत बसलेलीत ना
हा हा,
त्यामुळे संगळ्याज सगळ्यांसोबत बोलत तेन बसून लगेच मग तिथे जा जाऊन तिथं जेवून येेण्यात काय अर्थ मग लगेच म्हणणार आले. जेवून गेले.
हा हां, म्हणजे बसला व्हय तसंस
ह, मग जरा मी इकडे होते सोडा, मी आणि आत्तीचा मुलगा, भाऊ
हा हा,
ते पप्पा त्यांनी त्यांनी सगळेजण बोलत बसलेली.
हम्म हम्,
आत्तेच्या पोरी देन सगळीजण आलतीत ना, म सगळीजण सगळीजणच बोलत बसलेली. कधी भेटत पण नाही जास्त सारखं
हा म्हणजे तेवढंच कार्यक्रमाला तेवढंच
हा म्हणजे आता माझ्या बहिणीच लग्न होता तवा सगळी असं एकत्र आलतीत.
हा तवापासून आत्ताचं
म नंतर आता सगळीजण भेटलेली मग तवा तेच म्हणलं बोलत ब बोलत बसीन जरा
हा हा हा,
सगळी जरा बोलत बसलेली.
हम्म हम हम्,
हम् हम्, मग आणि
आणि बाळा निवांत फिरा लागलो जेवून
का म्हटला?
जेवन करालो निवांत
बर, काय जेवाला स्पेशल आज?
काय नाही एवढंच की घरातलं, काय नाही बाहेर नाही गेल्यात.
बर,
हम्, दररोज गेले घरातली बाहेर काढतील.
ते पण आहे थोडा म्हणजे बहेरच पण चांगलं नाही असं रोज रोज खाणं.
अ कधी त तेवढंच आठवडात न एकदा म्हणा नाहीत पंधरा दिवसान एक चालते हो. दरोज दरोज गेले की,
व्हय त्या रोज रोज म्हणजे असं खाणं बाहेरचं असं पचत पण नाही सरळ व्यवस्थित
हम्म हम्म.
कधी जर एक वेळेस चालतय असलं.
हा.
हम्म. मग आणि
काय ना बा
कॉलेज तन कसं हाय?
कॉलेज नाही अजून चालू झालं नाही घ्या,, अजून आपलं ते अजून नवीन जे फर्स्ट इयर जे पोरु आहेत नाही त्यांंच ऍडमिशनच चालू आहे अजून, अजून बोलवलं नाहीत कॉलेजमध्ये.
हा ह हा.
ते काय मेसेज नायतर फोन येतय घ्या मॅडमांचा. असं असं हाय म्हणून, ते तव्हा बोलवतील तव्हा जायाचं.
हम्म हम् ह्,, म ते गाड्याच बोललेलो तुम्हाला ते बघितला काय गाडीतेन हाय फोर व्हीलर?
हा त्याला सांगितलोय म्हणजे त्या रेंज मध्ये असली तेवढी म्हणजे कंडिशन असली की सांग म्हणलोय
हम्म हम्म.
तो सांगतो म्हंटलाय,, बघुया तरी काय होतय.
मी पण आज बघीतलो एक आलती जस्ट लग्नात ना करून आवरून घरला आलतो
हम्म हम्म.
वॅगनर आलती
हा हा.
जाऊन बघून आलो, गाडी मस्त आहे ती इंजिन तेन चांगलांय.
हा हा.
फक्त टचअप केल्या एकदा त्याला.
हम्म म्हणजे असं कलरतेनी हे केलेलं हाय काय.
हा हा, कलर मारलेला परत टचअप किल्या त्यला. रनिंग पण एवढं झालं नाही तिजं. एक अडुसष्ट काय सत्तर हजार रनिंग हाय त्यजं.
कधीची हाय ती गाडी?
ती अकरा एंडची हाय.
मग एवढं कमी रनिंग.
रनींग म्हणजे ती गाडी लेडीज वापरलेली आहे ना.
हा हा हा.
त्यामुळं रनिंग नाही आणि गाड्या ज शक्यतो करून असं थांबूनच हुती गाडी जास्त दिवस म्हणजे खरंजे इंजन तिन सगळं चांगलं हाय तिचं.
हा हा.
फक्त ती तसं केल्यामुळं म ते जरा वर खाली चालू हाय घ्याय च नाही बघून ते.
हम्म हम्म हम्म. चालते, अ हिथं बी आहेत घ्या, म्हणजे असं माझं मित्र बी एकटा गाड्याचं असं व्यवहार तन करत असतय सारखं
हम्म
मग त्याकडे बी असतात असं वागनवरथन जुन्याकडे असतात. तेव म्हणायला मलाच बारार्यंती गाड्या म्हला नव्द हजार रुपयाला बसत्या म्हटला.
दोन हजार बाराची
हा,
कुठलंय,
वागणार होता शेरी कलर मध्ये होतीय.
हम्म,..
कलर जरा डल होता का.. इंटिरियर चेन म्हणजे असं चांगलं होतं आपलं सगळं सिटबीट कोचिंग पण होती.
हम्म.
म्ह काम काम काय नव्हतं असं एवढं जास्त म्हणजे आपण घेतलं की फक्त एवढंच फक्त डीप क्लीन करत नाही तूय आतमा
हा हा हा
ते तेवढं करून घ्यायचं म्हणजे ते आपल्याला हवासले करायचं नाही तर चालतय घ्या तसं हे आपण हासप वापरल्यावर चालते आणि तिचं सीएनजी आहे गाडीला त्या,
ईन जाय का
हां म्हजे बाहेरन बसून घेतलेल्या पेट्रोल गाड्या
बर
ते खा आणि तेवढंच
अ र
रनिंगच एवढं काय माह नाही म्हणे तेढंच बोलता बोलता त्यांनी तेवढं बोलल्याला हो,
म्हणजे दोन हजार बारा तरी पण किती नव्वद हजार म्हटलं का मग रनिंग जास्त झाली असणार तची
रनिंगचा एवढा काय विषय होत नाही का म्हणजे गाडी तुम्हाला चांगली असली की नाही. तरी काय विषयीने आणि कसं त्याचे पेपर बी आता. दोन हजार
हा आपल्याला गाडी कशी आता ती वॅगन चालते की नाही माझ्याकडं.
हां.
ते आत्ताच परवा रिपासिंग केलाग आता पाच वर्ष देणे त्याला काय बघायला लागत नाही. फक्त ती गाडी मार खाल्ली त्याच्यात केल्यामु त्यामुंड बाकी ते सगळं त्याचं इंजन आणि हे काय ते म्हणतात. ते काय विंडोज आणि म्हणतात की,
हा काच सल बग पुढचं मागचं सल
विंडोजन सगळं त्याच हे जाईत काय ते रिमोट वर काय म्हणतायात गे,
हा हा म्हणजे काच ते बटन वरोबर खाली होते.
हा फोर विंडो काय तर असं हाय,
पावरुंो पाववरुंो,
हा पॉवर विंडो.
हम्म,
त्याच्या कड़े पॉवरवर इंडन सगळं चाल्यांच
हा हा,
रनिंग पण कमी आहे. गाडी एवढी फिरली नाही सगळं चांगलाय टायर ऐंशी टक्के आहेत
हा हा
त्यो जो टच अप केलाय त्यामुळ जरा घोळ झालाय तेच विचार चालू हाय घेऊ का नको घेऊ का नको विचार चालू हाय
बघा ती वाटत्या काय नाहीतर ही बी एकदा गाडी तुम्हाला तीन एक डिटेल सांगतो तुम्हाला सगळी बघा हे म्हणजे असं दोन तीन गाड्या येत्यात का इकड असं
हा
चालतंय तसं बघितल्या म्हणजे कसं कमी बी नव्वद हजार म्हंटलाय कणी एक पंच्याहत्तर ऐंशी अस यालय म्हटल्यावर बी सोडून द्यु गाडी
सोडतोय खरं गाडी असं पूर्ण कंडिशन पाहिजे ओ नंतर त्याला घेऊन नंतर आणि कामं यायला चालू झाली असं नको आता परवा मित्राला एक लेलेन घेणार होता मित्र
हा हा
ते लेलेने बघितलेला
हां हां
ती वीस एंडची गाडी होती त्याची लेलेन ते बघितला म ते ठरला व्यवहार
हू हू
घ्यायच ठरलेल ती गाडी म ती गाडी घ्यायचं ठरलं
हा
म आता त्याच हाप्त दोन तटलेली
हा हा हा
त्यो काय वरण चार नव्वद काय तर अस मागितलेला
हा हा
एक हप्ता तुमच तुम्ही भरा एक हप्ता मी भरून देतो असं म्हणून म्हणजे असं मग त्याज्याच नावावर आम्ही जवळचा मित्र होता म्हणून त्याज्या नावावर फिरवतो चालतो म्हटला
हा हा
माझ्या नावावर फिरा म्हटला नंतर तुम्ही तुमच्या नावावर कधी करणार करा करा म्हटला नंतर
हा हा
माझ्या नावावर फिरवा म्हणालता
हा हा
मग चालते म्हणलं तस फिरवतो म्हणलं
हू हू
आणि नंतर म्हंटला दहा हजार रुपय वाढवून द्या त्या आत स्क्रीन आणि हुपर टाकलेल ना त्यानं
हा हा
ते डॉल्बीचे उपर
हा हा म्हणजे असं हेे आपलस गाय नाहीयकासाठी देन.
हा ते टाकलेला मग दहा हजार वाढून द्या मला.
हम्म हम्म.
आम्ही म तसंच मागवलेलं ते मग त्यांना म्हणता दहा हजार वाढवून द्या हाशू देतो. बरं म्हटलं तसं पण म्हटलं त्याला देतोय म्हटला नंतर.
हम्म हम्म.
मग ठरलं सगळं गाडी-बिडी कधी घेऊ येऊ घेऊन जाऊ म्हटलं मला